हॅलो
हॅलो
हा हॅलो हा काय आवरल काय?
हो झालं की तुमचा आवरल.
हा होय, आवरूनच बघा आता आवरलय आता सगळं आता शनिवार आहे, त्यामुळे मुले गेलेत शाळेत आता बाराला आणायचं.
होय, कितीवीला आहेत आत्ता?
होय, पाचवीला हाय एकटी एकटी पहिलीला हाय.
होय, म्हणजे लहानच आहेत अजुन.
होय, लहानच आहेत मग आणायला सोडायला जायला लागतय.
हा हा, जवळ आहे मग शाळा काय लांब आहे?
जव- नाही लांब आहे, सोडायला जायला लागतय आणायला जायला लागतय. लांब आहे, म आता बारा वाजता आणायला जायचं. नाही हो, स्कूल बस नाही म्हणजे एवढी एवढी पण लांब नाही अशी. एक र -दोन रस्ता आहेत मोठ.
हा हा, त्यामुळ जायला लागत असलं हा हा. सोबत असलेलं चांगलंच असतंय सोडा.
होय, तेच की मग?
आणि काय मग, काय काय केला आज?
काय नाही बघा, आता काय आवरलय सगळं आता आ आता गं आली की चालू करतात मग, काय तर खायला दे मम्मी करून खायला दे मम्मी करून.
हा हा.
मग काय जर वेगळं वेगळं काय तर, करून द्यायचं.
होय, काय काय करताय मग?
काय आता मी रव्याची भजी वगैरे करते, मग घरात नंतर.
रव्याची ती कशी करायची असतात?
रवा एक अगोदर अर्धा तास भिजत घालायचा. आणि नंतर मग भिजत घातल्यानंतर मग, मिक्सरला फिरवायचा.
हा हा.
मिक्सर ला फिरवला की, त्यात मिरची कोथिंबीर कांदा एकदम बारीक करून. चिरून टाकायचा मीठ जरा सोडा. असं सगळं टाकून थोड्या वेळ म्हणजे एक पाच मिनिट पूर्ण सेट व्हायला, ठेवायच आणि नंतर तर म किनय तेलात सोडायचे लय
होय, मग ते म्हणजे आप पण भजीचं पीठ कसं असं थोडस म्हणजे, असं जास्त पातळ करत नाही, त्या पद्धतीने घ्यायचं ना.
जास्त पातळ पण कयचं नाही, आणि जास्त घट्ट पण करायच नाही. हा हा, आप्पे साठी आपण करतो की, तस पण पाच मिनिटे थोड भिजवून भिजत ठेवले की नि, आणि सोडायच लय छान मऊसुद छान भजी होतात, आवो. आणि आता कसं पावसाळा पण चालू आहे ना, त्यामुळं मुळे म्हणजे जरा भजी खाल्ल्याने
होय, पावसाळा असं पावसाळा म्हटलं की, मग भजी आवडते सगळ्यांना.
तेच कि आणि खायला पण होतय. काय तर करा घरातली चालू करतात काय तर, करा काय तर करा. आणि भूक पण जास्त लागते, पाऊस चालू आहे त्यामुळं.
होय होय.
मग तुम्ही काय करताय का नाही?
मी म्हणजे असतय मला, पण आता चार वर्षांचा मुलगा आहे मग काहीतरी त्याला पण असं करून देतो, वेगळ वेगळ काही तरी. म्हणजे आप्पे ओट्सचे वगैरे ओट्स वगैरे भिजत घालून. त्याचे उतापे
हा हा
अ असं भाज्या वगैरे घालून म्हणजे
हा मुलं कशी भाज्या भाज्या खात नाहीत ना. त्या मग त्याद बारीक करून जरा घातलं त्यांना ओळखत पण नाही.
हा मग ते तस काहीतरी करून द्यायच. अस आस ते आमच्यात पण काही काही ते आंबोळी, इडली
हा हा हा हा तेच की आणि आता शनिवार रविवार आता दोन दिवस चालू झाले की आणि काहीतरी वेगळं वेगळं कराल. वेगळं वेगळं कर म्हणून चालू करत्यात अहो.
हा आणि सुट्टी असली की मग ते घरात असले की मग बोलायचे काम नाही. अर्धा आम्ही किचन मधून बाहेर जायचं नाही. तिथेच थांबायच. त्यांच्या कशा ऑर्डर येतील तस तयार करायचं मग असंच असते आमच्या तरी.
होय आमच्यात पण तसच आहे. हे अस का तस का जरा काय तर फरक पडला की मग चालू करतात.
आणि आमच्याला तिकट आवडत म्हणजे खातच नाही ना तो अजून. त्यामु जरा तिकट आणि म्हणजे असं आपण बटाटेला कसं उखडलेले असले तर नंतर थोडं वरती मीठ वगैरे टाकून देतोय. तसं मीठ वगैरे त्याला आवडत नाही. मग असं म्हणजे दुसऱ्यांना कसं आवडते म्हणताना आम्ही गडबडीत तू विसरून ते मीठ वगैरे टाकून दिले की, नाही परत धुन आणून दे.
हा ह ह होय आणि त्यांच्या मनानुसारच घ्यायला लागतय अहो. नाहीतर कि नाही मग काय सांगायलाच नको.
हा खायचच बंद मग आणि खाल्लं नसल्यावर आणि चिडचिड ते वेगळेच मग
होय मी पण आता आता उद्या सु उद्या सुट्टी आहे म्हणून आता इडलीला भिजत घातलंय.
हा हा ते म्हणजे अ भात तर हेच आपलं तांदुळ आणि उडीद डाळ तेच
हा होय थोडं मी उडीदडाळ मुगाची डाळ जरा हरभऱ्याची डाळ म्हणजे एक अर्धी अर्धी वाटी टाकायच.
हरभऱ्याची डाळ पण टाकायची असते का?
हरभऱ्याची डाळ पण टाकायची. छान होत्यात म्हणजे हे अ डोस छान होत्यात. त्यामुळे ते सगळं टाक टाकून कि पूर्ण भिजत पूर्ण भिजत घालायच. एकदमच सगळं मिश्रण भिजत घालायच. एक एक जण कस आत्ता तांदूळ भिजत घालून मग परत संध्याकाळी परत ते घालत तसं नाही करायच. सगळं एकदमच घालायच. म्हणजे अर्धी अर्धी अर्धी वाटी प्रत्येकाला. हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ पण घात तरी पण छान होत्यात अहो.
हम्म मी पण म्हणजे उडीद डाळ आणि तांदूळ एवढ भिजत घालते. आणि संध्या दिवसभर भिजले की मग संध्याकाळी उकड आपण भात करतोय ना म्हणजे रेशनच्या तांदळाचाच भात. तो भात तसा काही केलेलं म्हणजे भिजत ज्या वेळेला घालते ना त्याच वेळेला मग भात करून ठेवायचं ते. आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे भात पण थोडा थंड झालेला असतो.
हा म्हणजे सकाळचा उरले उरलेला भात घालताय तुम्ही. हा हा मी तर ह रेशनच छान होतय सोडा मी घ मी तुमी भात घालताय. मी भात नाही घालत मी थोडं पोहे भिजत घालते. अ पोहे को होय पोहे भिजत घातले की छान होते. त्याच्याने एकदम असं पीठ पण असं जास्त म्हणजे फुगतंय पीठ.
होय काय हा हा मग आता मी म्हणजे भिजत घातलय पण अजून मी भात केलेलं नाहीये, आता ट्राय करून बघते मी तस
व्हय बघा की, संध्याकाळी करून बघा एक वाटीबरं कि नाही आपली चहा पितोय ती वाटी फुल्ल भरून घालायची. भिजत घालायचं आणि परत मिश्रण करून घालायचं त्यात छान होतय आओ.
पोहे घालायचे
हा म्हणजे, आपण बारीक करताना तोपर्यंत एक वाटीबर पोहे भिजत घालायचं थोडसं ते मिश्रण करोपर्यंत म्हणजे भिजतात, तोपर्यंत पोहे काय भिजायला जास्त जास्त वेळ लागत नाहीत आणि नंतर मग शेवटला पूर्ण जरा बारीक करून ओतायच त्यात छान पूर्ण पीठ फुगतय नाहीतर पाऊस चालू हाय, त्यामुळे थंडीमुळ कसं पीठ पण फुगत नाही ना?
होय होय. जर उष्णता असेल तर, लगेच फुगतय पीठ आंबतय होय.
आता ह्या थंडी मूळ जास्त पीठ फुगत नाही.
हुं हुं.
तसं करायचं
हा- हा. बघूया करून आज करून बघते मी, तस म्हणजे मला कशी भीती होती ते आधीच एवढं भिजत घातलेलं, असतय आणि ते भात भात वगैरे घातलेली ती इडली म्हणजे थोडीफार फ फुगलेली असतिया तशी आवडते घरात सगळ्यांना मग आसं काहीतरी
अ चांगले झाले तर ते पण म्हणजे, घरातले पण खातात ना दोन चड नाही तर नाही हे झाले की मग
हा मग असं कशाला? तस कशाला आणि आम्ही दोन- दोन दिवस त्याच्यासाठी कस्ट घ्यायचे एवढ भिजवायच! एकदा त्याला बारीक करून ठेव ते भिजत घातल्यापासून भांडी चालूच, असत्यात ते निवळ लेल तांदूळ, ते भिजवलेलं, ते तांदूळ घेतलेलं भांडी मिक्सरला बारीक केलेलं, असं वेगळं वेगळं काहीतरी असतच त्याच चालू
होय- होय.
खायला दोन मिनटं लागतात. ते आणि ते खाल्ल्यानंतर परत आणि अर्ध्या तासानंतर भूक लाग गतिया पहिल्याच कामच
आणि परत आणि मग भाकरी करा, जेवण करा मग असं होतंय आओ आमच्या घरी तर तसच हाय. आता ते जो सकाळी नाश्त्याला खाल्ले क नी, परत आणि मग आता बारा एक साडेबाराला लगेच मग परत आणि भाकरी करा, परत स्वयंपाक मग सगळं आणि सगळं तेच होतंय परत.
करायचं.
आपल्याला कस जरा हा आज आप्पे केल्यात, इडल्या केल्यात म्हटलं की, जरा काय एवढं वाटत नाही.
होय- होय.
मग सकाळी नाष्ट्याला केले की मग, परत आणि एक वाजेपर्यंत मग परत आणि जेवण पाहिजेतच की
होय- होय.
बर- बर. म अजून काय वेगळ्या रेसिपी करताय? करायला तसं म्हणलं तर, आमच्यात जास्त करून मटणाचे पदार्थ जास्त असत्यात.
होय काय? आमच्यात म्हणजे असं लाडू, चिवडा, भडंग हा हे सगळं हा असं करून ठेवतोय, आम्ही आम्ही असं म्हणजे नॉनव्हेज वगैरे आम्ही खातच नाही आणि कधी केल म्हणजे करत पण नाही ते घरात असं हा हा मग त्यामुळ हा माहीत नाही असं एवढं काय? पण असं री वर ब म्हण. कलताना एकदा दोनदाास रेसिपी वगैरे बघितले पण अस केलो नाही कधी तुम्ही.
आमच्या जा असते शुक्रवार-रविवार.
हा हा. आमच्यात ते गुलाबजामन करून ठेवा, मैसूर पाक करून ठेवा. असं हे पदार्थ असतच. नाही नाही नाही कोणच नाही ख हा म्हणजे माझे सासरे खात होते ते म्हणजे ते पण कस. मित्रांच्याच बाहेर गेल्यानंतर त्यांनी तेवढंच खातते होते. पण बाकीचे कोण नाही खात.
होय मग बर बरं आहे तुम्हाला काय टेन्शन नाही नॉन व्हेजच.
ते नॉनव्हेजच नाहीये पण बाकी. किती करायला.
होय का नॉन व्हेज केलेलं कसं एकदम. एकदा केलं की हां संध्याकाळी केले की सकाळी थोडं करायला लागत नाही ना.
हा हा.
हे गोडाच असले की मग परत सकाळी संध्याकाळी परत करायला लागतय.
होय प्रत्य. प्रत्येक वेळी असतेच काही काहीतरी करायला.
होय होय ह.
अ आणि आमच्या दोन-दोन. तीन-तीन वेळा अस स्वयपाक म्हणजे सकाळी डबा असल्यामुळे ते सकाळी एकदा होते. दुपारी ह काहीतरी पाहिजेला असेल तर त्या ववेळेला आणि संध्याकाळच आणि सगळ्यांच्या सोबत ते असते ते आणि वेगळं. रेग्युलरली कर तुस.
कामावरत.
होय बाहेरच. ग किचन मधून बाहेर य. बाहेरचवयचं आवडलं की आणिली किचन मध्ये जायचं.
आणि आणि जरा सगळा घरभर आणि जरा पसारा होतो अह.
होय आ उरेपर्यंत वाच होते.
होय होय.
त्यांना तरी काही ना आवठवून उपयोग आहे आम्ही पण हेच करून मोठे झाले.
होय पण ते आता आपल्या लक्षात येतय.
अ होय मी तरी आमच्या आईला असं काय. तरी म्हटलो की झाऊस पर्यंत बस होते असं अस काहीतरी त्याला चिडून बोलाव की नाही. मला तर आई सरळ म्हणत त्याला काही बोलू नकोसतो त्याच्यापेक्षा जास्त करून नकते. आणि मी त्यावेळेला कुणाला सांगितलं नाही त्यामुळे तू पण सांगू नकोस म्हण सर.
हा हा होय पण त्यावेळी ते आपल्याला कळत नाही आता त्यांना आपण ओरडायला लागलो की समज.
होय होय सगळ्यांच्या घरात हे असत. च आणि जास्त करून आयांना जास्त हे सगळं करायला. करणं गरजेचंच असते प्रत्येक काळीच्या नशिबात. किंवा ह्याच्यात आलेलेच असते.
आणि नाही केल्याशिवाय चालतच नाही ते आपल्या आपल्यालाच कसतर वाटते.
होय होय आता बाहेर मोठे मोठे जॉब करणारे. पण आहेतच. पण थोडा काय होई ना वेळ त्यांना द्यायलाच लागतोय आपल्या मुलांना. म्हणजे अ मुलांना बाहेर ते पाळणा घर वगैरे आहे तिथं सोडून आपण जॉब वगैरे करणारे अशा पण आहेतच. येरीच उम्म पण होय होय. पण तशांना पण जॉबचा वेळ झाल्यानंतर ना आपापल्या मुलांना पाहिजे ते गरजेचं आहे ते. करून घ घालणं हे हो घालायलाच लागतंय त्यांना ते.
होय होय. आणि त्यांचं कसं आता वयच आहे सगळं म्हणजे सगळं खायचं. वेगवेगळे पदा म्हणजे त्यांना पण माहिती पडते ना पदार्थांची. आज मम्मीनं हे केलेलं ते केलं वेगळ्या, वेगळ्या रेसिपींची नाव पण त्यांच्या पण लक्षात येतात. असं होतंय ना आणि शाळेत पण काय शाळेत पण सगळं म्हणजे हेच असतंय थोडंफार पण ते आपल्या लक्षात येत नाही.
हा म्हणजे प्रॅक्टिकली बघता करता येत नाही ना त्यांना काय बघता येत नाही. घरातूनच जास्त करून मिळत जातय इथे.
आता माझ्या मुलगीला कि नाही शाळेत आज म्हणजे बटाटा आणायला सांगितलं आता बटाट्याची भाजी जी म्हणजे कशी बनवायची बटाट हा होय बटाटा आणि कांदा चटणी असं थोडफार ग म्हणजे ग घेऊन जायचं घरातून आणि त्यांनी म्हणजे भात जी ही बटाट्याची भाजी ही कशी करायची हे पा